हॅलो
ह
आवाजही नत का नाही तू फोन केेल तस म केला रे
हाा का नाही रे मला ते हे पाहिलं होत आपल्याला एडिटिंगला ऍप होटले शिकायला चांगले वगैरे असे
ह काय एकडंची का वाजतू
म
लवकर
होय आत्ता फोन घेतला आता घ्याशी काय पाहिजे ती
कुठला घेतलायस
मोटरो ला घेतला जी नाईंटी सिक्स
ह हा आठ एकशे अठ्ठावीस
हा
हा हा हा बर
ते मळत काहीतरी करायचं शिकायला तर काहीतरी उभा आपलं काहीतरी यायला पाहिजे म्हणून शिकायचं म अस दे कधी तरी
हम्म हम् बरोबर आणि अ तुला आता एडिटिंग शिकायचं आहे ना बर
हा
तुला काय काय माहिित आहे सां
शून्य काय ना माती मला त्यातलं
जराातारी
हम्म जरास काहीतरी आपले फोटो फोटो आधी आपले एडिट करावला तेवढंच माहत बाकी काय नाही माहत आपल्याला
बस ठीक आहे मी तुला एक काम करतो तला एक लिंक पाठतो तो
बरं
तेलंगे
हम्म.
डाउनलोड करतेन, ॲप किती तूड फाय जी अनलिमिटेड ह का.
हा अनलिमिेड आहे.
अनलिमिटेड आहे बर ठीक आहे. पाहिजे अनलिमिटेड आहे तर अ तिलिंगे त्यानंतर.
हम्
डाऊनलोड कर.
हा हा
ते डाउनलोड केलंस, की काय करायचं ते ओपन करायचं.
हा
ते ओपन केलास की मग त्यात, पहिला प्रोजेक्ट येतंय.
बरं
तिथं ओपन केलंस की स्क्रीन यथे.
हम्म.
मग त्यातन तू जे फोटो, सिलेक्ट केलेला असतेस प्रोजेक्ट. साठी तिथ म सल चालू होत. मग ते ती तर सिलेक्ट, केलंस किंवा आता. तु जर दोनले प्रकारचे स्क्रीन असतात म्हणजे, युट्यूब शॉट साठी वापरणारी स्क्रीन असते. त्या
मग.
त्यानंतर आडवं युट्यूबच व्हिडिओ असत्यात.
हूं
ते असत्यात तिथं वेगवेगळं रिशू असत्यात.
बरं.
ते पहिला आधी सिलेक्ट करायचं.
हा
ते सिलेक्ट केलास कि मग तुला. आता समज तू एक व्हिडिओ घेतलास, तीस सेकंदाचा जो मोठा आहे, मोठा आहे.
बर.
तिथं. तो तिथं दिसायला चालू, होतोय मग त्यात तोडणं.
हम्म.
हुतयं तुझ्या भाषेत, तोडणं तिला लावणं जोड. न मधी फिड घालणं.
बर
असं तेन असतयं मग त्यात परत आणि इफेक्ट असत. आलं जे तुला त्यात घालायचं आहे.
पाहिजे ते का
ते येतंय त्यानंतर तुला, गाणं ऍड करायचं ते आलं. त्या व्हिडिओचा आवाज घालवाचा आहे, त तिथं सगळं बरोबर असतयं.
ह सगळं एकदा एकाच आपमध्ये.
अस मग कुठं वेग हॅप मध्ये करतोस सगळं.
विचारालोय रे असतयं ना वेगवेगळे्या पण, असतील ना त्या काहीतरी.
नाय नाय वेगवेगळ्या, अँपमध्ये काय नसतय.
हम्म
असं मग कायशी. अ म्हणजे आता तुला पुढं कसं सांगायचं?
ह् बरं मग तेजे काय पैसे द्यावे लागतात, प्रीमियम वगैरे आहे का काय?
त्याचा प्रीमियम वगैरे असं, नाही मी तुला पाठतानाच. मुळातच अँप फ्रीच पाठवणार, जे प्रीमियम मध्ये नाहीय.
हा.
ते पाठव ना तुला पाठवता आज.
चाल
तेेट डाउनलोड त्याच्यात मग ते सगळे फेट आहेत साउंड लावया येत्यात. ओव्हरले लावतात ते ओव्हरलेस. ओव्हरलेस शब्द असलं त्यो, म्हणजे आता समजलं असल एखाद्या व्हिडिओवर आधी नाव नसतंय बघ.
हा.
आणि त्या ते नाव य ते.
हा.
ते आता समज त्यावर लावले जाते. समज व्हिडिओ वरही तुला एक फोटो लावाचा आहे.
बर!
ते त्या वरणालावता येते.
हा! ओके, ओके, ओके! कळालं, कळालं.
ते व्हिडिओ फोटो लावता येतेय असं वेगवेगळी कामं आहेत.
हो.
करतायेत अ त्यांतर त्याच्यावरच अँप एक आहे.
कसला.
अ अलाईट मोशन म्हणून एक आहे.
बरं!
त्यात थ्री डी करता येतंय, एक थ्री डी कॅमेरा.
हो.
म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीपासून किती लांबावर आहे. ते थ्री डी कॅमेरा मी दाखवू शकतेस तु.
बरं!
त्यानंतर त्यात की फ्रेम म्हणून एक असते, त्यावर तू मो मेंटेन देऊ शकतेस. सगळं असते मुमेंट.
की फ्रेम कशी लाव म्हणजे आपलंच डेली लाईफ मधलं काहीतरी मुमेंट असे.
आता समज तुला एखाद फो वरण खाली करतील अनिमेशन लावायचाय.
हो.
आणि त्याला तुला इफेड लावायचा नाही, ते त्याला वापरू शकतोस रे.
हो.
मला अजून एवढं माहित नाही, पण मी पण अजून शिकलोयच. मला जसं माहिती सांगतोय तुला आणि मण दिस का शिकालीस.
का?
मधेच का शिकालेस.
ह आता वेळा आहे घरातच आहे काय करायचं बसून तरी. काहीतरी करायचं शिकायचं काहीतरी वेगळां. म्हणून शिकायचं. आणि काय उपयोगाचच आहे ना ते आपलं.
हो.
म आणि काय काय.
काय नाही निवांताय आहे. म तुझं काय चालूय आणि मी अगर कुठला बघतेस बघायला कुठले चांगले.
आता तरी तुला आता कुठल्या ह्याच्यात पाहिजे सांग मग सांगतो.
हम्म! असं कुठल्या याच्यात म्हणजे, काय जरा का ड्रामा वगैरे काहीतरी असे.
म्हणजे तसं नव ॲक्शन पाहिजे, काय रिले रोमॅंटिक पाहिजे. आणि मिस्टरीज पाहिजे.
मिस्टेरियस मध्ये चालते.
मिस्टुरियस मध्ये म्हणल अस तरी काय जे डोकं लावली इथे मास्टर मइंडाकूले
हां
अ ते बघ नसलस तर बघ चांगली ती पण म्हणजे त्याला सगळे येत असते तर ते दाखवत नसते
बरं
न ब नाश प्रस्तव्यक
चालते हम्म
त्या नंतर रिलेशनशिप वर म्हम्हणालास तरी एक हाय दाखवल्या जी पोरगी असत्या ती पूर्ण शाळेत फेमस असत्या
हा
आणि पोरग ती करेक्ट हिरोच्या साईडला राहत असतय
बरं
आणि तिथन ती सगळी त एकमेकाला ती पोरग असं जास्त नसते एकटत असते.
हा
तिला ते हळ दोघांच्यात बॉनडिंग होत सगळं ज ते असत ते दाखवलेली ती पण चांगली वाटली. मी आणि माझ्या मित्रांनी सगळ्यांनी बघितलय ते
हा बघुया ते कशावर न घेतलं कशावरन डाउनलोड करायच काय त्याची वेबसाईट ऍप काय
लिंक टाकतो तुला
चालतय.
चालतंय की बघूया की
हम्म आणि
काय नाही
बाकी सगळ निवांत
हो निेवांतच चालूय सध्या सुट्टया चालू हाइत म्हणल्यावर
हा हा काय मित्रा बीत्रांना फोन करतयस का नाहीस धन्या
हा फोनच काय फिरायला जातोय इकड तिकड रोज एवढे काय‌ सकाळी हा सहज असच गार्डन पण हाय गार्डन वरन फिरून यायचं.
जिम तेन करतेस काय
आता तरी नाही सध्या तिकडे गेल्यावर आता चालू करायची म्हणतय.
तिकड जिम हाय
आहेत की दोन दोन तीन आहेत रे पण पोर नाहीत कोण बरोबर म्हणजे आत बाहेर जायला लागतंय रे तीन किलोमीटर
तीन किलोमीटर यायला लागतय जिम साठी
हा
हा हा
तीन ते साडेतीन किलोमीटर तरी आहेत.
बर
हॉस्टेल पासून
बरं
मग आता बघूया काय करायचं.
ठीक आहे ठीक आहे.
जायच तरी म्हणतोयच बघायला पाहिजे आता गेल्यावर बघायची कुठली केलाईस जॉइन हा पुढच्या महिन्या पसन करील जॉईन मग
रनिंगला तर जातईस काय
कुठ पोर झोपू देत्यात रात्रीच लवकर
अ झोपत नाहीस कितीला झोपतइस
रात्री बारा एक वाजतय झोपायला
हम्म हम्म
ती ती तर झोपत नाही दशहर्यांना पण झोपत येत नाहीत दंगा चाल असते रूमर त्यामुळे झोपन् काय ना मसा आहे सग च उघं ना म्हणजेमेट तरी च असतात अरे इकडच्या तिकडच्या रूमचे सगळेजण असतात आमच्याच रूमला पडली ते झोपाला पण आमच्याच रूमला असतात
हा हा
हम्म
काय तर बोलायचं त्यांना तर
हा हा बर
मग
ह आणि आणि का ना निवान चाल आपलं तरी आता शितळा आणि हा
हो
आणि मी तर्र काय म्हणते तू त्यापेक्षा सगळ्यात काय कर तुला रेडिंग शिकायच आहे नाही
हा
तो पहिला स्वतः स्वतः ऍप एक्सप्लोड कर म्हणजे पिडओ लाव कुठला आपण
हा
आणि ते व्हिडिओ घे आणि दाप सिलेक्ट कर हे दाबले की का होते बघ सिलेक्ट कर दुसर दाबले की काय होते बघ सिलेक्ट कर त्या पुुढच दाबलं तर काय होते ब हे जाऊ तू दाबून तू शिकत असतेस टोमॅटिक हे ते लक्षात बी राहते आणि इथुला वेग असं काय कराव लागत नाही कोणाला विचारयची गर
हा
हा त्यात जर ब अ पाय असल तर मी युट्यूब ची मदत घेऊ शकतेस
चालते बघ आता ते तू लिंक पाटवल्यावर बघतो
ठीके आहे ठीके आहे त हे शिक मग तुला थ्री डीवाला शिकवतो
लते का
हा
हम्
देत चालते
होा ल हा चालते चालत